हॅलो हां बोलकी आवांज येतो
हां यांला कां कायं करांयल आंता एक नाहीं दहा दहा मिनिटं बोलायचं ठेवायचं आणि परंत हे लावायचं
हां हां मी आंता एक मलां सांग की आंता दहा मिनिटं बोललो आपणं एक नंबर झालां आणि दुसऱ्यां नंबरवरं आणि दुसरां लावायचं
नाहीं पांच कॉल मलां लावां आणि पांच कॉल मैत्रीणी आहेतं तिलां देतो कायं पणं बोलायचं रेसिपी बद्दल
म्हणजे असं, डेली कॉल करायला लागतात का?
डेली नाही. हे तीस कॉल असत्यात. मग त्यातलं किती, मी परवा सात का आठ केल्यालो आणि ते आपोआप तीस कंप्लीट झाले.
झाले. हा, हा, हा.
ते होतय, आपो आप. मग ते झाल्याशिवाय कनाय, अ रेकॉर्डिंग आणि हेज टास्क येत नाहीत.
मग ते लगे, आजचा - आज येतेय. आजचा - आज पेमेंट येतय काय?
आजच्या आज च लगेच येत नाही. दोन - तीन दिवसानं.
दिवसानं. नाहीतर आठवड्यात येतय. आज किती येतय? किती येतय? अ
माझ काय कॉल लई झाला नाहीत. ते टायपिंगच केलं. तेज दोनशे
साठ आल्यात. माझ ये, कुणाचं?
अं.
भुंडीची काय, तुझी?
माझी
होय, गं. लय लवकर बोलायला शिकत्या हे. लवकर बोलती. हम्म.
पाऊस हाय काय?
पाऊस हा वे. तुम तिकडं?
हाय की.
झाला आवरलं, सग? आवरलं. मम्मी चपात्या करायली. हिला घेतलं मी. हम्. काय करून देत नसल पुरगी? लय ता हम्. बसा - बसा, घेऊन बसायचं. ते तर करा. कारण की, आता पावसाचे दिवस हाईत बाई. बाहेर पण जाता येत नाही. फिरायचं म्हटलं तर.
फिरायचं नाही.
च नाही.
तेच बैर घेऊन चल म्हणत्या. पप्पा नेऊन सवय लावल्या.
हा, हा, हा.
तुझ, जेवलीस?
खेळणी दिल्यानंतर. खेळत नाही. जरा खेळायला जातेय आणि येत्या. हा, हा, हा.
हे, घे. हे, घे.
दे, दे. हे, घे. देत नाही मी. देे, दे नाही. जा. लवकर शिकते घे बोलायला.
हम. ताटा करत्या सगळं करते.
मग अनन्या काय शाळेला चाल्या वाटतं.
हम्म जात की.
दिसलं काय स्टेटसचा.
हा,
हा,
मी.
मी.
कधी काल.
काल. अ तिला लावलंय सगळं. इथच आवाज यायलाल म्हणलं.
ते अ
ए ए
बोला.
बोलल्या.
अ
ते सकाळी ह
ईह
हॅलो, वो, ए पिल्लू.
गप बस.
गप बस आगाव. च्या म्हण
हॅलो,
हॅलो, हा नाव काय ठेवलेस.
आवाज.
आवाज ये ना ग तुझं. तुझं मम्मी.
हम्म.
गुंड्याच्या.
गुंडायचा.
त्यास.
माझा आवाज मला लाय.
त्यालाला काय तुझवर
होय असू दे तसच बोल दे दहा मिनटं होऊ दे.
होऊ दे. कॉलिंग असत का जरा कमप्लट कर बाकीच काय आप आपल्याला करायला येते. काम तेच की तुला सांगतो पा तु त्यांना मसेज करायचाय. तेनी काय मेसेज मधे सांगितल्यात की. ग्रुपवर च्या मेसेज करायच. पुढ टास्क येतील आल तर. बघुया. हम्म चालते की. म्हणजे कम्प्लीट होतय ग.
ते दुसरा भरलीस?
भरलीस काय फॉर्म? के तुझ नंबर वगैरे टाकलाय. नाही न. माझ नाव घातलं.
आणि ते काय सगळं घातलं. दुसरा आणि फॉर्म टास्क चा. फॉर्म भर म्हटलंस बघ ते. भरला की मी न.
हा भरलच ना. काय ग पिल्लू.
झोपते क नाही ती दुपारी.
झोपते की.
त्या की. झुपत्या - जरा बरं वाटना ओ किरकीराल्या. हाय हो मग.
थाम थाम.
हां म्हणून मग
हॅलो!
हॅलो!
जेवण?
जेवण? कुठ नाही आत्ता करायचं. दुसला.
आता जेवायच आम्ही पण पाय. आता जेवणार बघ पप्पा आल्यावर.
पप्पा आल्यावर. काकाण दुपारी येतात हो जेवायला?
हा येतात की. पाळीवरन येतात.
हा येतात की पाळीवरण
मम्मी ग फोन केलती?
केलती. केलेली मम्मी. तिची पण जरा तब्येत बिघडल्या. तब्येत बिघडल्या केलती फोन.
तब्येत बिघडल्या?
बरं वाटालय की नाही अजून मग?
तेत जरा वाटालय.
का रानात जाते काय अजून मग?
अजून घरातच असत पप्पा रिटायर झाल्यापासून नाही जात.
हम्म. कुठं ते घरातलं
घरातल करायचं, तिकडे जायचं. पोरं पण असतात का मग त्यांचे डब्बा द्यायचे असतात, तिघजगचा डबा असतोय मग ते सकाळी तेवढं दे त्या.
हम्, हम,
मी सांगत नाही राहिले एकदम कपडे टाकतात आठवड्याची.
हा. पप्पा जात असतील.
राहणार घरापाशी चारा तेवढं काढ त्या चारा म, चारा मसऱ्याचं तेवढं करत्या.
हा, हा
म मग गौरवची तब्येत बरये? गौरव आलता का नाही ग?
गौरव आता येत
आता येतो का गणपतीच येतो, झालं दोन महिने येऊन. आहे ना त्याची तब्येत पण बरी, तुज काय कॉन्टॅक्टच नाही. तम देेतो नंबर तुम्हाला काय करायचं, कधी स्टेटस ठेवत नाही काय नाही.
स्टेटस कस काय
कातत प कधीच ठेवत नाही
नाही. ह
माऊशिची तेन बरी आहे तब्येत?
हाय बघ. चपाती करल्या, धुन भांडी आवरली सकाळी.
पवसा नाही गुळ घाख
नाही नको वाटतंय बाई.
कितीबी, जास्त ऊन पन नको वाटते जास्त आणि जास्त थंडी पण नको वाटते.
थंडी पण नको
तेच की कुठलेच ऋतू नको वाटतात.
जास्तीच काय नको वाटते.
उन्हाळा पण या वेळेला लय पडलेला सोड बाई.
होय ऊन भरपूर होत.
ह
किती मिनिटं झाले बघ?
हो एकच मिनिटं.
हो का
तुला दिसत नाही का ते किती मिनट वगैरे झालेला. तुझा ह्याच्यावर दिसत नाही का कट वगैरे झालेला?
थंड आहे.
आता एक
काय म्हणलीस?
तुझ कामाची असं मिनटं पडत नाहीत काय फोनवरती असं म्हटले मी जर लावलो तर तिकड पडत नाय काय?
तुझा आवाज अडकालाय.
आता आलाय मी तुला तुझ्या इकडं मिनिट दिसतात का नई म्हटलं
हा दिसालय की नऊ बेचाळीस झाल्यात.
हा मला वाटलं एकीकड दिसतंय एकीकड नाय असं वाटलं ग
नय नय दिसालय की,
ह ह झाले. ग्रुपमध्ये असलं तर मी तुला देतो नंबर बरं ठीक ये चालते की, चालते. ठीक हाय नंतर करती. नंतर नी करतो की जरा ह
कर कर निवांत मला साधा कर आधी मेसेज
बरं बरं करतो मी
हा ठेव. स्वयंपाक